बरं झालं अहो त्या दिवशी आमचे कॉल च होत नव्हते ओ लागतच नव्हते काय माहिती? मनीषा ताई तेन लावत होत्या ना? नुसत व्यस्त हा ना व्यस्त व्यस्त सांगत होत न मंग आता कसं कराव त्या दिवशी इतकं परेशान झालं ना तेव्हाच कॉल झाले असते प सगळे.
ह माझं सर्वर डाऊन, सर्वर डाऊनच सांगत होत.
हा सर्वर डाऊन ना माझे तर लगेव व्यस्त आहे नाही तर मग उपलब्धच नाहीये आणि आता होऊच शकत नाही.
हा, रीफ्रेश केल ना होत ते.
हा मग ते सांगते ना डॅशबो याच्यावर तीन हे च्यावर जाऊन रिफ्रेश करा, रिफ्रेश करा.
हा, हा. हे ह.
केसासाठी काही उपाय सांगा ना व लई केस गळू लागली मा
ते कराना मोबाईल मधी पाहून कडीपत्ता टाका, मेथ्या टाका.
त्यांन काही होत नाही नाही ओ. काही खायचं सांगा असं आतून शरीरातून बदल झाला पाहिजे.
शरीरात मग सगळं खा म्हनत ते हा बदल
तुम्ही बीट खा तुम्ही फ्रुट खा शरीराला काही भेटत का खेड्यामध्ये?
हा.
तू सगळं भाजीपाला खा. बीट खावं लागतं, कोशंबीर खायची, काकड्या खायच्या
नाही कोशंबिर, मी काकड्या ते खाते, मी कारण परेश पप्पाला लागत ना ते कंपल्सरी ते लगे आले होते दही घेऊन येता येता दहीन, काकड्या वास तेंना ते बाहेर हॉटेल ची सवय झाले ना आता.
ते आहे, पण मग कोणी म्हणत आवळा खा?
असं काहीतरी खावच लागतं ना.
आवळा, बीट आपल्या इथ भेटत नाही ना ओ, इतके गळू राहिले माय आज मला त्याला केसांना पाहून असं कसतरी होत, लगे इतके चांगले केस होते दाट
ती डेली युज करा.
हम्.
आता नाही घर कुठ जाताना? गारगोटी वरन आणलं, पाहिल्या सारखं खान नाही राहिलं.
गावरान गावरान पण कहीच नाही ना ओ आता
तेच ना पहिल्यासारखं गावरान नाहीच आहे ना, सगळंच खताडी ए म ते आपल शरीर तरी काय करणार ए
नाही तर सगळं काही काम केलं, जास्त दग दगच तर थकून जातं, पहिल्या बायका कित ती काम करतात. रोजच ए त्यांना कहीच होत नाई बाई
पहिल्यासारखं काही राहिल का बरं? आता कोणाचे पाय दुखत होते का? आपल्या ए आपल्या ह्या वयामधे ते आता आपले सुद्धा थोडं जास्त काम होउद्या पायस दुखन, पाठच दुखन पोटच दुखन
हाव मी तर म्हणते, आमच्या आकात रात्री समजा शेतातून आल्या एखादया वेळेस कणहू राहिल्या बा, असच सकाळी लवकर पाचलाच उठत्या त्या, रोजच्या पाचलाच उठत्याता ते त्यांना सांगेले कशाला उठायच? जरी त्या उठतेच बाई आणि आपल्याला तर मला तर सहा वाजले, तरी उठाव वाटत नाही.
सवय झाली ना, आपल्याला एका दिवस उशीर होउद्या झोपायला, आपण काय म्हणतो नाही बाई मी उशिरा झोपेले थांबा झोप झोपू द्या जर का, हाव ना पण त्याच नाही राहत तस
रविवार जर असला ना, तर मी रविवार जर असला अन् पाणी जर येणार नसलं, तर मी अशी आळास फ्री राहते, लगे म्या जाऊद्या बाई हे दोन टेन्शन नाही आज
आमच्या निरमला काकूला बी चारला आणि पाचलाच जाग येती, लगे अस उठू क ल उठून बसत्या्, पूजेला जाऊन येत्या. न काई काम नाही राहत बरं का घरी? पण लगे चारलाच उठाच पाच लाच उठाचं आणि हिटर लावून द्यायचं आणि ते सातलाच धुण धुऊन घ्यायचं.
त्या एका गजू भाऊ ची मम्मी ना?
हा ते कस अ त्या बायांना सवयच आहे ना ओ
ते रुटीन त्यांना द्या. आपल्याला कशी बरोबर सहाला, सातला जाग येती त्याना तशी जागच येते, बाई ती
हा ती एक सवय झालेली असते शरीराला
माझी सासू आमच्या गल्लीत माझी सासू नी इकडं जयश्री सासू दोघे पहाटेच उठून खराटे घेतात हातात
काय कर त्या बरं? काहीच नाही नंतर
आमच्या घरातल तेवढं अंगण झाडीते बर का?
पण सांगणार कुठ त्या? रांगोळी मी उठल्यावर काढते. सडा टाकते, आंगण झाडते, मग ब्रश करून च्या पीवून मस्त टीवी पाहत बसत्या
हा बर काही काम नाही राहत, नंतर म आपण काय विचार करतो जाऊ दे कुढं काही काम करायचंय आपल्यालाच करणे.
हा. आणि परण मग आपण तेवढं उठ उशिरे उठून बिझटपड त्या टाइमला ल सगळं आवरून घेतो ना.
हा त्यांना जीवार नाही उठायच आपल्याला जिवारी येतो गोदाडी घेन उठाच.
मग मी एकदा उठले की मग माझं पटपट पटपट आवरूनंग घेते मग पोरांचा ड्बाहून जातो. पोरांच आता, दोघं लहान ए त्यांची वेण्या घालून देत्याल त्यांनी पॅन्ट घाला हे बॅग भरा, टिफिन भरा, बॉटल भरा मग भाजी बिजी होऊन जाते, नऊ वाजेपर्यंत सगळं त्या लगे उठायचं आन आपल्याला म्हणतिया परत उठा लव लवकर उठलं पाहिजे आण लवकर उठलं पाहिजे, आ बरीच बाप् म्हला उरठक तुला काही दुधा काढाय ते का ते लोंडयच्या बायांचं पाती म्हण तुला. हे करायच त्यावरुणात येईल त्या ना ढोरण ते उठ्या लवकर.
ह बाई ती रेखा बई बी चारलाच उठत त आठलाच जे ती.
कोण चुखा मच का.
नाही नाही तू लों द्याची ते त्यांना दुधानी काढावं लागत का सकाळी.
हा हा हा त्या ना भाई मग त्यांचं. बई त्यांचे दूध कच जातं मग.
म्ह आम्ही भाई चारला उठतोगे सहाला तर आमचाक चालू होतो आठ ला जेवायला बसतो आम्ही लगे.
त्यांच मी म्हणते स. सतरा अठरा लिटर सकाळी सरा अठरा लिटर संध्याकाळी तीस पस्तीस लिटर रचं दूध. अत्यंत तेवढं काढा लागत न गावाच तिच त जावच. परशलबीज द वाजता म्हणजे हात द्यानला तर तिशळी हजर महिना पड. तो दुधाचाच वीस दिवसाचीच पेमेंट होती मझ तेवढी.
आपच्या शहरीराला सवय होऊन गेली नव्हती. जसा पैसा दिसला तसे काम करते नाव बायावी.
आणि त्या दना करत्या बीन ब खायला बी ताचे आणि करायला बीायचे एकदा.
दना दणा बी खायला बी मग दोन तीन पोळ्या चुरून आण त्याच्या.
प मग घरचे दूध आहे दही राहत तूप राहतं सगळं गाव चांगलंच राहतं ना.
चांगलं शिकव.
मग तसं राहत म्हणा आपण पण काही हे करत नाही हायवे पण मग आपल्याला धकतच नाही बी असं एकदम. त्यांच्यासोबत मी बऱ्याच हा.
ते कात्या बी वत होत का खात्या बीत होत.
हा त्यांचे सगळे व वजची कर त्यांचे त्यांच्या घरा पशी गेल तुम पाहा सग डोर्यांचाच वास आहे तुम्ही त्यांच्या घरात.
घरादाराला थोडी पाहत मग ते.
नाही बे का आपल्यासारख्याने आपल्यासारख्याने आववरत मग ते टापटिप.
हा कापची कूच नाही का मून गॅसच नाही काहीच नाही. फक्त रोजचा रूटी. दूध काढायच ते भांडे घासाचे ते स्वयंपाक करायचा ते शेगडीच. तिथं सगळं पडेल राात तसंच.
हो, निघाल शेतात का आल्या परत कधीस हो,
झालं तिलं चहा प्यायची तिथल्या तिथेच. बघूल घेतल्या तिथेच ठुत्या.
हाई ती चाळणी बी धुत्या आणि तिथच ुत्या शेगडी जवळ आणि संध्याकाळी आलं ग परत त्याच्यातच करायचं.
जाऊन येल का हो तिथं.
मीबी एकदा पाहिलं होतं मी.
हा ओ.
ह माझ तर काय प्रश्न असं हम्म.
धुय धुवून पालती पाहिले रात तिद ते वाश येतो ना आपल्याला घासल्याशिवाय पटत नाही.
आणि आपल्या मला पिताना लगेच वाश येऊन जातो बय ते वशाट वास मला बि नाय जमत ते.
नाय नाय नुसतं खोकल्यावर वास येतो का पाहायचा त्यायला ती सवय होऊन जाते बाई.
त्याला ते हेच करा मी माहिती आहे का तुम्हाला आमचे ते काम चाल होतं की भागीनाथ मा म्हणते होते. त्या लोकांना रोज चार पाच टाइम चार द्यावा लावत होती ना. तर मी आम्हाला कप दुसरे आणल होते बे घरच्यांसाठी म्हले हे रोज कुठं त्यांच्या तोंडाचे जरी घासले तरी. पुढं लावा म्हणलंय तेे त्यांनाच राहून जाले ते फुटून मी घेलं. नाय त आणि ती पू माणसं कशी ओ पुड्या खात्या आणि थुकत्या कुठ पचापचा घाण
हा.
माणसाला कीळस येती ना.
नाय ना आत
हम्म हं माया बहिणीचा फोन आलता आता चालू होता तवाच
हा.
कटला
नाय आता नको करू म्हणावं नंतर कर म्हणावं
हॅलो,
हा.
मला वाटलं कटलंच बाई ते दिसलास नाही मला वरती चालूय म्हणून सेकंड
नाही नाही म काटला का तिचा फोन
तिचा कट केला मी तेवाच आता नंतर लावीन ना तिला कॉल झाल्यावर
हा इकडे शेकंड पण कटला ना इकडेच शेकंड पडून जात्या मग
हा.
उचला का तिकडं
आता यांचा आला बाई परीच्या पप्पाचा
म एवढा होऊद्या कॉल मंग लगेच उचला आता आठ मिनटं झाले हा हा मंग लाव
झाले आता हे आट सेकंद राय हा आट सेकंद रायले. करा कट मंग लागलास त काय होऊ रायला आठ मिनिटाचा पण ओ. आ
हा करा.
हा तुम्ही करा तिकून आता